नय हो येतोय नमस्कार.
ते बोला ना
हो म्हटलं झाले का तुमचे काम,
हो हो झाले.
म आज वनस्पती हो, हो वनस्पती विषयी बोलूया आप पण
हो चालेल ना.
हो मग
हा कस आहे वनस्पती आयुर्वेद आहे त्याच्यामुळे बोल त्याच्याविषयी आणि एकमेकांना माहिती दिलीच पाहिजे ना चला
हम् तर मी एक वनस्पती बद्दल सांगते तुम्हाला की जे केसांना खूप उपयोगी आहे
हा हा
खूप उपयोगात पडते ती केसांना
हा
हो तर जास्वंदीच फुल असतं ना? हो जास्वंदीचे फूल आणि कडीीपत्ता हो आणि मग तुम्ही त्याच्यात ती एक प्रकारची वनऔषधी असते तिचं नाव जटा मासी आहे हो तर ती आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळून जाते जटामासी म्हणून म्हणजे ती काळी असते. काळी असली आणि मग ती खोबऱ्याच्या तेलात ना तिला टाकून ठेवायची. हॅलो हॅलो आवाज येतोय का हो तर तिला खोबऱ्याच्या तेलात टाकून ठेवायचीे आणि जास्वंदीचा पाला आणि कडीपत्ता यांना त्यां आपण उकळी आणून घ्यायचीय उकळी आणल्यानंतर मग त्यांचं जे खोबरं तेल तयार होतं ना मग ते जर तुम्ही केसात लावलं तर किंवा के हो बोला ना ऐकू येत ना हा हा आवाज येत हो मग घेतोय ना आवाज मला अच्छा असंय का? हो हो मग मी जासवंदीच तेलाबद्दल तुम्हाला सांगत होती
हो हो हो
हो मग ते वनऔषधी असते ना
क करायचो ना
हो चालेल सांगतो मी जास्वंदीचे फुलं असतात ना हो आणि जास्वलीचा पाला पाल्याचा पण आपण खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो जास्वंदीच्या आणि कधीपत्याची पानं असतात
हा हा हा
हो आणि ती जटामासी असते म्हे एक वनस्पतीच असते ती जटामासी आपल्या केसांसारखी जा असते आणि काळी असते काळ्या रंगाची
हो हो हो
हो आणि हे सगळं जे मिश्रण असतं ना मग ते खोबऱ्याच्या तेलात थोडं उकळून घ्यायचं